हॅलो. हा येतोय, येतोय.
हा बोला.
काय करता?
काय नाही, बसली आता. चहा पाणी झाल्या, मच्याकडे पावसाचं वातावरण आहे थोडसं काल पासून. हो ना
आता थांबलाय म्हणजे पाऊस. काल पासून तर, जामच पडत होता
हो. नाही आमच्याकडे, काल पण थोडासाच झाला. आणि आज च तर वातावरण आहे, फक्त काहीच झालेला नाही पाऊस
आमच्याकडे सकाळ पासून तर पडत होता, आता थांबलाय पाऊस. पण तो पाऊस आला बरा, गरम मस्त होईत होता.
हो. पाऊस खूप गरजेचा आहे ना वो ह कारण पाऊसा शिवाय तर काही पर्याय नाहीये.
हो पाणी त्यामुले
हम्म, पाणी शेतीसाठी लाग
शेती साठी लागतं. शे तर सगळी शेतकरी वाटच बघत होते पावसाची. अ यंदा तर खूपच लेट झालायं.
वाटच बघत होती सगळे. पेरण्या वगैरे सगळं लेट झालंय, या वर्षी पाऊस लेट हे तर.
हो गेल्या वर्षी तर एवढ्याला सगळ झालेला पण
हो झालेलं होता. तुम्ही मग काय करता? जॉब वगैरे करता का घरीचे?
मी टेलर आहे मशीन. ब्लाउज शिवते
अच्छा! हा हा. असं हाय का? चांगलंय ते पण चांग अच्छा छान आहे, ते पण छान आहे. करायलाच पाहिजे की नाही. केल्याशिवाय तर आपलं स्त्रीयांच कसं असत, सर्व करावाच लागतं. आणि केले त त्यानंतर घर ही सांभाळावं लागतं, मुलंही सांभाळावं लागता. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत स्त्रीला आरामच नाही. आणि नंतर तिला पण वाटतं, आपण काहीतरी केलं पाहिजे घर सांभाळून. दोन पैसे मिळतील कुठून? हे सर्व केलंच पाहिजे. असंय
त्याशिवाय काय होयतच नाही. आमच्याकडे तर जास्त तो टेलरच आहेत. ह तस मी सगलाच शीवते. ड्रेस शिवते, वनपीस शिवते, ब्लाऊज शिवते.
हो का. नाशिक मध्ये आहे का? तुम्ही बाहेरये मग?
नाय मी रायगडमध्ये.
हा मग तिकडे लांबे. नाशिक मध्ये असते, तर आम्ही पण आलो असतो. इकडनं मग
हो आला असतात, आता जांब खूप लाबं हाय ना.
हम्म
मग काय चाललंय तुमच तुम्ही जॉब वर वगैरे करता का
हो मी अंगणवाडी सेविका आहे हा मी पण शिवण काम बारा वर्ष केलेलं आहे ब्लाऊज वगैरे हो छोटे मुलं होते आणि प्लस अंगणवाडीत पण जायची आणि ते पण करायचे दुपारी पर्यंत पाठ शिवत नाही आता मी जवळजवळ तीन वर्षापासून बंद केलय आहे तेे
का
म्हणज पायाचं ऑपरेशन पण झालं होतं माझ्या आणि त्याच्यानंतर माझं प्रमोशन झालं पहिली मी मदतनीस होते नंतर प्रमोशन झाल मग थोड कामाच प्रमोशन झालं म्हणजे काम वाढलं मंग केलं बंद मग म्हटलं कसं धावपळ होण्यापेक्षा आपल्या आपल्या जीवाकडे पण बघावा लागतं आता मग सगळ्याच गोष्टी नाही हँडल होतं
हा ते पण आहे आणि मशीन वर बसल्यामुळे खूप कंबर दुखते पाट वगैरे दुखते हाल चलल्या मग ते ना परत घरातला पण सगला करायला लागत असेल
मुलांचं आवरून नऊ वाजता ड्युटीवर जायला लागतं परत सगळेच काम करावा लागता ना मग कोणत तरी एक थोडस थांबूनच घ्या म्हण म्हणलं ह असं
आणि जोपर्यंत छोट होते तोपर्यंत चाललं आता का आता ऑनलाईन सर्व झाले त्याच्यामुळे कामाच पण अभ्यास वाढला हा
आता काय आता सगळ घर बसल्या होतय
हो त्यांच्यामुळे मग
प्रत्येक काम घर बसल्या होतच
हो
सोशल मीडियावर
ते तर होतच पण ते ह कुठल्या तिथल्या नाही म्हटलं ते तर ऑनलाईन झाल्या मग आह
बोल पैसा पण नाही देत हो गाव एखादी ब्लवीज शिवून घेतात आणि मग पैसा नाही देत एकदम लेट तस मी आरवर्कचा पण केलाय पण मी ऑर्डर नाही अजून एक पण घेतलंय
अच्छा अच्छा आणि केल्यावर नंतर आहे ना अच्छा चांगलं आहे ते केलं तर आणि अ मस्त आहे पण मग काही वेळेस काय होतं काही घेऊन जाता मग ते आपल्याला असं वाटत आपण वेळेत देतो मग त्याचा मोबाईल मिळाल्यानंतर आपल्याला छान वाटतं
त्यांना समजत नाही ना मग आज देतय उद्या देत काय नाही पैसे कस मागायला पण लाज वाटत म्हणजे आपलेच पैसे नी आपणच मागायचंय त्यांना समायला पाहिजे ना की द्यायला पाहिजे. तुही अर्जंट मध्ये शिवून नेहतात तर द्यायला पण पाहिजे ना. हल
ते चोर आता
हा आरवर्कच मी केलाय पण म स्वतःचच ब्लाऊज केला. म्हणजे आत्ताच केला मी कोर्स पण ऑर्डर नाही घेत. आपल स्वतःचच अगोदर बोल करून
हो एक दोन स्वतःच केल्यानंतर आहे ना स्वतःच एक दोन केला का मग गिरायकच घ्यायला काय वाटत नाही. हा असं त्याच्यामुळे मग ते कसं असतं आपण स्वतःच केलं चुकलं काही झालं तर मग काय वाटत नाही दुसऱ्याचं घेतल्यानंतर मग परफेक्ट बसल का मग छान वाटून जात असं.
हा म्हणजे त्यां दुसऱ्यांना आवडल बास.
शिवणकामाचं तसच असतं आपण घरचे दोन चार शिवतो आधी त्याच्यानंतर मग छान बसले का मग न तेवाईकांचे घेतो मग दुसऱ्यांचं घेतो. त्याच्यामुळे मग ते छान बसल्यानंतर आहे ना मी पण म्हणजे मी ब्लाऊज शिवलय मी बाकी नाही काय केलं. ब्लाऊजच शिवलय आणि त्याच्यानंतर मग ड्रेसचा केलेला होता पण ड्रेसचा पण मला काय झालं एवढं नाहीय म्हणजे चाललंलं मग ब्लाउज छान चांगले या्ययचे ना शिवायला. मग त्याच्यामध्येच होऊन जायचं मुलं सांभाळायचे ब्लाउज पण आणि शाळा पण मग वेळ नव्ह तापुरात मग म्हटलं कोणत तरी एकच करणं गरजेचं आहे आपल्याला.
सगला करायला लागतय घरातला त्यांच तुमच.
हो.
आता आईना
हम्म एक सगळं असं सकाळी आपल्याला मुलांच आवरून देणं गरजेच असतं. त्यांना काढून देणं गरजेचंच अस त मग त्याच्यामूळ असं हो. मग उठलं जो वेळ मिळतोय पण तरी मी स्वतःचे ब्लाऊज मग घरीच शिवते बाहेर नाही देत.
पण करतात आ तुम्ही अंगणवाडीमध्ये
हो आणि पिकोफॉल पिको करून आणि ते फॉल वगैरे घरी लावते शक्यतो बाहेर मी खर्च नाही मी त्याचे स्वतःच असं.
हो का फॉलबीडीन
बाहेर नाही हो बाहेर नाही.
म्हणजे फॉ विडिंग बाहेरून कारुन आणता आणि फॉल फॉल्स तुम्ही लावता का?
नाही हो नाही आपल्या साध्याशनवर खाली फॉल लावून घेते.
हो का चांगलं आहे म्हणजे द्यायला नको बाहेर स्वतःच स्वतः करू शकता.
आपली कला कशाला वाया घालवायच्या असं आहे ना येतं तर मग शिवत राहायचे असं. आता शिवण कामाचं कसं आहे माझ्याकडं ऑलरेडी मशीन वगैरे आहे, मग शिवून टाक
हो म्हणजे तुमचं तुम्ही शिवता आता ऑर्डर नाही घेत.
नाही नाहीच बाहेरचे नाही घेतच नाही मी बाहेरचे, माझे माझे श शिवते. अ वेळ नाही पुरत आता सगळ काम आणि आता कसं झालं टायमिंग पण आमच्या शाळेचा थोडा वाढलाय, आता सगळ्या गोष्टी वाढल्या आणि इकडं पेमेंट वगैरे भेटतं मग त्याच्यामुळ असं वाटतं जाऊदे आटा आणि दिवसेंदवस कस होत नाही प धाारू करतो नंतर नाही त्रास सहण होत आपल्याला. अस
हो
हो सर छान आहे तुम्ही पण करा मन लावून केलं ना खूप छान आहे ते पण, जर आरेवा
हो मन लावूनच करते तर मला आवडतं जास्त तर माझ्याकडे ड्रेस येतात मुली सगळ येतात ना, आता लग्न सराई असले म्हणजे ते हो आरिवर्क आता मी पहिले स्वतःचच करेन. नंतर घेन ऑर्डर ह तसं मी बेसिक केला, ऍडव्हान्स पण करीन आणि आता मला फॅशन डिझाइनिंग पण करायची आहे. अस्तर ते बोल सगल करेन.
हो थोडं थोडं सगळं करायचं मग
हा एकदाच कसा लोड घेऊन काय नाय.
नाही नाही थोडा थोड
डोक्यात पण शिरायला पाहिजे ना. हम् म्हणजे आरीवर्कचा का केलं मी आता म्हणजे माझ्याक ब्लाउज येतात ना आरी वर्क ला दुसरीकडे येत मग त्या बोलतात तुम्ही नाही काय करत, मग कसं आरीवर्क पण मीच करीन आणि शिवून पण मीच देईन ना म्हणजे एकदा होईल ना सगला म्हणून मी बोलत चला ते शिकते.
हो साडी आपल्याकडे आली का मग आपणच सर्व करन आपल्याला भेटत मग इथं तिथं ते हे होऊन जातं मग गिरयक
मग तेच मग आपण ब्लाऊज कापा परत इकड द्या परत तो तिकड द्या म्हणून बोलत करून घेऊ दे एकदाच म्हणजे होईल ना, असते असते आता होईल.
हां
हे ना
तेच छान छान आहे होईल सर्व करायचं व्यवस्थित काही नाही. मत होऊन जात आपली कला वाया नाही जाऊन द्यायची.
कसं तिकला जोप असली ते म्हणताना जोप असले तो पण ते वाढत. हो वाढत, न्यान वाढत. हम्
हो आणि आता कसं ऑनलाईन पण बघते. हा ठीक आहे तुम्ही करता का? हा करा मग. हा, ठीक आहे करा.